हॅलो बोला ह
तुमचा आवडता चित्रपट कोणता
चार
मामा काय म्हणत होते
तर मी पाहिलेला चित्रपट तारे जमीनपर चित्रपट हे मनोरंजनाचे प्रभावी माध्यम असले तरी ते समाजाला महत्त्वपूर्ण संदेशही देऊ शकतात काही चित्रपट आपले केवळ मनोरंजन करतात तर काही आपल्या मनावर कायमची छाप सोडतात मी अनेक चित्रपट पाहिले आहेत परंतु तारे जमीनपर हा चित्रपट मला सर्वात तक आवडतो हा चित्रपट संवेदनशील प्रेरणादायी आणि प्रत्येक विद्यार्थी पालक व शिक्षकांनाही शिक्षकांनीही पहावा असा आहे तारे जमीन पर हा चित्रपट दोन हजार सात साली प्रदर्शित झाला या चित्रपटाचे दिग्दर्शन आमिर खान यांनी केले असून त्यांनी मुख्य भूमिकाही साप आहे या चित्रपटात दर्शन अपारी यांनी इ अवस्थी या लहान मुलाची भूमिका अत्यंत उत्कृष्टरित्या साकारली आहे चित्रपटाची कथा एका अशा मुलाभोवती फिरते ज्याला शिकण्यात अडचणी येतात त्याच्या या अडचणींमुळे अनेक जण त्याला आळशी आणि खोडकर समजतात पण प्रत्यक्षात त्याला काय ह टिस्लिकसिया हा शिकण्या शिकण्याशी संबंधित विकार असतो ईशान हा अतिशय कल्पक आणि सशील मुलगा असतो त्याला
ह एक
परंतु अभ्यासात त्याला अडचणी येतात, त्यामुळे त्याचे पालक आणि शिक्षक त्याला सतत रागवतात शेवटी त्याला निवासी शाळेत पाठवले जाते. तेथे त्याची भेट कला शिक्षक राम शंकर निखुंब यांच्याशी होते देशांची समस्या समजून समजून घेतात देशांची समस्या समजून ह घेतात आणि त्याच्याशी कला ओळखून त्याला योग्य मार्गदर्शन करतात त्याच्या प्रोत्साहनामुळे ईशांचा आत्मविश्वास वाढतो आणि तो जीवनात यशस्वी होऊ लागतो या चित्रपटाचा सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे मुल मुलं वेगळे असतात आणि प्रत्येकांमध्ये काही ना काही विशेष गुण असतात मुलांची तुलना इतरांशी करण्याऐवजी त्यांच्या गुणांना प्रोत्साहन दिले पाहिजे प्रत्येक मुलाला सम अून घेणे त्याला योग्य मार्गदर्शन करणे आणि त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे हे पालक आणि शिक्षकांचे कर्तव्य आहे या चित्रपटातील अभिनय कथा संगीत आणि दिग्दर्शन अत्यंत उत्कृष्ट आहे मा आणि तारे जमी पर यांसारखी गाणी मनाला स्पर्श करून जातात चित्रपटातील प्रत्येक प्रसंग भावनिक असून प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो हा चित्रपट केवळ विद्यार्थ्यांसाठीच नाही तर पालक, शिक्षक आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणादायी आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर मला समजले की, प्रत्येक व्यक्तीची शिकण्याची पद्धत वेगळी असते. एखाद्या मुलाला कमी लेखण्याऐवजी त्याच्या अडचणी समजून घेणे आणि त्याला योग्य संधी देणे आवश्यक आहे. आत्मविश्वास संयम आणि प्रोत्साहन मिळाल्यास प्रत्येक मला आपल्या आयुष्यात यश मिळू शकते. शेवटी तारे जमी पर हा माझा सर्वात आवडता चित्रपट आहे. या चित्रपटाने मला संवेदनशीलता समजूतदारपणा आत्मविश्वास आणि प्रत्येक व्यक्तीतील गुणांचा आदर करण्याचा मौल्यवान संदेश दिला. म्हणूनच हा चित्रपट माझ्या मनात कायमचे विशेष स्नान रोखून आहे राखून आहे प्रत्येकाने हा चित्रपट किमान एकदा तरी पाहावा कारण तो म्हन मनोरंजना बरोबरच जीवनातील महत्त्वाचे धडेही धडेही शिकवतो. आता तुम्ही मला तुमच्या आवडत्या चित्रपटाबद्दल सांगा
ओके प्रत्येक व्यक्तीचा आवडता चित्रपट असतो माझा आवडता चित्रपट थ्री इडियट्स आहे. हा चित्रपट विनोदी, भावनिक व प्रेरणादायी असून विद्यार्थ्यांना जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची शिकवण देतो. हा चित्रपट तीन मित्रांशी कथा दाखवली आहे. रेंचो फरान अँड राजू तिघे अभिनेत्री महाविद्यालय शिक्षण घेत असतात. त्यांची मैत्री एकमेकांना दिलेली साथ आणि अडचणीवर मात करण्याची जिद्द खूप प्रेरणादायी आहे. रेंजो हा अत्यंत हुशार जिज्ञासू आणि नवीन विचारांचा विद्यार्थी असतो. तो केवळ गुणांसाठी नव्हे तर ज्ञान मिळवण्यासाठी शिक्षण घ्यावे असे मानतो. फरांडला वन्यजीव छायाचित्रकार बनायचे असते तर राजू आप आपल्या कुटुंबाच्या जबाबदारीमुळे अनेक संकटांना सामोरे जातो. हा चित्रपट शिक्षण व्यवस्थेतील अनेक समस्या दाखवण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यावर गुण मिळवण्याचा ताण पालकांच्या अपेक्षा आणि स्पर्धा पाठांतरा भर देण्यात पद्धत यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर मानसिक ताण येतो. हा चित्रपट सांगतो की प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळी क्षमता असते त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आवडीच्या क्षेत्रात मेहनत घेतली. तररी् ष निश्चित मिळते हा चित्रपट ऑल इज वेल हा संदेश खूप प्रसिद्ध झाला आहे. याच्या अर्थअडचनी आल्या तर घाबरून न जाता धैर्याने त्याचा सन्मान करावा. सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास त्याच्याच जोरावर कोणतीही अडचण दूर करता येते. हा संदेश प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आणि प्रत्येक माणसासाठी उपयुक्त आहे. हा चित्रपटातील अभियनी उत्कृष्ट आहे सर्व कलाकारांनी आपली भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारले आहेत. विनोदी प्रसंगामुळे भावनांचे प्रसंगही स्पर्श ब
हॅलो
हा आत्मविश्वास जोरावर कोणती अडचण दूर करता येते हा संदेश प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक माणसासाठी उपयुक्त आहे. हा चित्रपटातील अभिनय उत्कृष्ट आहे सर्व कलाकारांनी आपली भूमिका अतिशय प्रभावी पणे साकारले आहेत विनोदी प्रसंगाबरोबर बरच भावनिक प्रसंगही मनाला स्पर्श करतात.
चित्रपटातील गाणी संवादकथा आणि दिग्दर्शक यामुळे चित्रपट अधिक
ह
चांगला बनतो मैत्रीचे महत्त्व प्रामाणिकपणा कष्ट आत्मविश्वास आणि स्वप्नांचा पाठपुरवठा करण्याची प्रेरणा ह्या चित्रपटातून मिळते. मला हा चित्रपट आवडण्याचं मुख्य कारण म्हणजे तो केवळ मनोरंजन
करत नाही तर जीवनात योग्य नाही राहते की योग्य माार्ग निवडण्याची शिकवण देतो.
अगो निशो आवाजयलागलाय त्यांचा
तर जीवनात योग्य मार्ग निवडण्याची शिकवण देतो. प्रत्येकाने आपल्या मनाततील आवड ओळखून ते त्याच्यासाठी मेहनत करावी इतरांची स्पर्धा करण्याऐवजी स्वतःला अधिक चांगली बनवावे आणि ज्ञानासाठी शिक्षण घ्यावे. हा या चित्रपटातील महत्त्वाचा संदेश आहे. म्हणून थ्री इडियट्स हा माझा सर्वात आवडता चित्रपट आहे. हा चित्रपट मी अनेक वेळा पाहिला असून प्रत्येक वेळी मला काहीतरी नवीन शिकायला मिळते. हा चित्रपट विद्यार्थ्यासाठी पालकांसाठी व शिक्षकांसाठी ह तितकाच प्रेरणादायी आहे. म्हणून प्रत्येकाने हा चित्रपट एकदा तरी नक्की पाहावा असे मला वाटते.
अजून थोडं काहीतरी बोला चित्रपटाबद्दल
अजून काही अजून
ते माझ्या मते प्रत्येक विद्यार्थ्याने हा चित्रपट किमान एकदा तरी पहावा हा चित्रपट केवळ मनोरंजन करत नाही तर योग्य पद्धतीने शिक्षण घेणे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे प्रयत्न करणे याची प्रेरणा देतो
त ओके तर या चित्रपटात तुम्हाला अनेक चांगली गोष्टी शिकायला मिळाल्या. कोणतेही काम मनापासून आणि आनंदाने करावे. दुसऱ्यांशी तुलना करण्यापेक्षा स्वतःला अधिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न करावा. अपयशाला घाबरू नये. आणि आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्रामाणिकपणे मेहनत करावी. हे या चित्रपटातून शिकवले. जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ गुण महत्त्वाचे नसून ज्ञान, कौशल्य, आत्मविश्वास आणि चांगले विचारही तितकेच महत्त्वाचे असतात. माझ्या मते हा चित्रपट प्रत्येक विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शिक्षकांनी आवश्यक पहावा विद्यार्थ्यांवर अ अनावश्यक दबाव न टाकता त्यांच्या आवड्यांनी क्षमतांना प्रोत्साहन देणे किती आवश्यक आहे. हे या चित्रप पटातून स्पष्ट होते शिक्षणाचा खरा उद्देश केवळ नोकरी मिळवणे नसून चांगला जबाबदार, विचारशील, नागरिक घडवणे हा आहे. हा संदेश हा चित्रपटातून प्रभावीपणे देतो. त्याचबरोबर बोला
नाही बोला तुम्ही बोला
या चित्रपटातील अभिनेक अतिशय उत्कृष्ट आहे प्रत्येक कलाकारांने आपल्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. विनोदी प्रसंग प्रेक्षकांना खळकळून हसवतात. तर भावनिक प्रसंग डोळ्यात पाणी आणतात चित्रपटातील भावनिक प्रसंग चित्रपटातील गाणी, संवाद, छायाचित्रण, दिग्दर्शक आणि संगीत यांमुळे चित्रपट अधिक प्रभावी बनतो. मैत्री, प्रामाणिकपणा, मेहनत, चिकाटी आणि स्वप्नाचा पात पाठपुरवठा यांचे महत्त्व या चित्रपटातून सुंदर रीतीने मांडले आहे. झालं
थांबा थोडे सेकंद अजून,
या चित्रपटातून काही शिकायला भेटते.